हावाचं
हा येतोय येतोय.
हा हा हा म होय लागला लागला की कॉल काय झालेलं काय माहिती म परत रिटर्न केल्यानंतर परत लागला मग
हा ते माझ मगाशी पण तसच झालं बोलतीनी वेळा लावल्यानंतर मग लागलं.
होय काय हा हां म आवरला स्वयंपाक?
स्वयपाक मी आजून करणारच आता.
हा हा आता काय पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं जरा वेळान केलं तरी पण चालतंय होय. माझं पण आवरलंय भाजी आमटी केलीया आता नंतर जरा गरम गरम गरम भाकरी करायच्या.
हा हा हा मुलं खातात का भाकरी?
ते काय
जरा चालू असतेय तसं पण भकरीची चपातीची सवय लागू दे म्हणून अर्धी तर खा म्हणून चालू करायचं मग नाहीतर मग सारख चपाती त डब्यातून काय रोज चपातीच असतेया.
चपातीच असतेय? होय की.
चपातीच म्हणून म सगळ्याचीच सवय आहे सगळ्या पालेभाज्या सगळ्याच सवय असावी म्हणून भाकरी पण अर्धी खा खरं खा. असा एक एक मुलं खात नाहीत नई म एक एक जण खात नाहीत भाकरी म्हण चपातीच पाहिजे.
होय होय हो.
असा आहे हम्म हम्म हं.
हम्म तुमचा काय वेळान आहे स्वयंपाक मगं.
वेळान स्वयपाक आता सकाळच जरा थोडं भाजी भात ते हाय.
हा हा हा म चालते की. मग काय गरम चपात्या किंवा भाकरी गरम गरम केल्या तरी पण चालतय होय तेच की हा हा.
आणि पोरांच्या आवडीच असल तर पोरं खात्यात मगं. हॅलो.
होय.
हा होय तेच. की हम्म. मी पण हाय घरात काय तर काय हम्म होय पण सगळ्या प्रका च पाहिजेेत जाऊन सगळ्या
अच्छा.
म्हणजे सगळ्या सगळ्या भाज्या खायला पाहिजेत मुलांना त्यातून व्हिटॅमिन मिळत्यात. नाही त मग एकेकाना ते अलर्जी हे ते असं होतय ते. म्हणजे बऱ्याच मुलांना हाय तब्येत सुधरत नाही उंची वाढत नाही.
होय होय.
बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे शाळेत म ते आणू आणूवांशिक ता म्हणत्यात पण अ म्हणजे थोडीफार असते आणूवां शिकतापण पण अ म्हणजे आत्ताच्या ह्याच्यानुसार जरा लयच हे आहे मुलं लहान होय लहान मुलांच लय प्रॉब्लेम आहेत जन्मा जन्माला आल्यापासून चालू हो त्यात होय होय तेच की. हां हं आता काय संध्याकाळच जरा निवांत असतेय.
बरं. स्वयपाक तरी लवकर आवरते हम्म.
मुलांच्या साठीच की स्वयंपाकवरायचा लवकर नाहीतर मग काय म्हणजे एवढी काही गडबड नसते स्वयपाकाची
हा हा
खरं त्यांना भूक लागली की मग ओरडत आली की मग काय द्यायचं
अयेत होय होय नाहीतर मग काहीतरी द्या दुसरं खायला
होय मग कायत वाढलं पाहिजेत मग मग मी दे अ दुकानचा आणि तो असा आणि म
हा
ते दुकानच देण्यापेक्षा हा मग दुकानच देण्यापेक्षा आपण केलेलं बरं मग आता होय आता काय मग चिरमुरं फरसावना जरा पाच वाजता खाल्ल्यात हम्म त्या म आता येतील एवढ्यात जेवायवाडा जेवायवाडा करत
हा ब काय का
मग
हो
काय नाही बघा आमच्यात पण काय आता म्हणजे हाय आम्ही दोघी पण घरी त्यामु बायकाय त्यात बसायला आईंच्या आमच्या बीशी वगैरे चालवत्या माझा पण बचत गट आहे त्यामुळे हम बचत गटात काय पण म्हणजे नवीन उपक्रम हे ते चालू असते
हो होय आहेती आता भरपूर योजना पण काढल्यात ह्
बचत गटाच बरं पडतेय कमी टक्क्याने मिळते ना आणि गरजुना असं अचानक आलं क दवाखाना कुणाला काय लागतच त्यामुळे होय त्यामुळे म्हणजे देतोय मी बायकांना पैसे पण एक दहा हजार रुपये शिल्लक ठेवूनच द्यायचं
हो हो
कारण गटातला मेंबर कधी मागल काय सांगयत
हो हो आणि तुम्हाला कम कस कम एमर्जन्सी येते ते काय सांगता येत नाही
होय तेच का आणि ती व्यक्ती म्हणजे ती बाई गटात आहे म्हणल्यावर ती हक्कानें मागू शकते नाही म्हणता येत नाही म त्यांच्या त्यांच्यासाठी तर आपण केलाय हा गट स्थापन त्यामुळे नाही म्हणता येत नाही म होय मग सगळं लिखाणाचं काम
हम्
हिशोबाच काम चालू करायचं् त्यात ग होय गरज लागली की आणि मग बायका य त्यातच मागायला
बर
होय आणि बरं पडतं उद्या हप्ता पण हे होतंय व्याज पण मिळतय आपल्याच गटाला फायदा होतोय जास्त शक्यतो
एीटक वर आप
आणि गटचाच फायदा शेवटी आणि आपल्याला म्हणजे बचत पण आपली होती न असं बचत करायला गेले की होत नाही आता असं आपण ठेवतो म्हटलं की नाही असल जरी पैसे तरी पण खर्च होऊन जातात पण निदान हा नाही नाही आता महिन्या दोनशे पाचशे बचत भरलीच पाहिजे असं कंपल्सरी सगळ्यांना केलेलंच आहे ना त्यामु हा त्यामु जरी काय म्हणजे ह्यात त्यात करून बायका ते दोनशे किंवा पाचशे रुपये काढूनच ठेवत नाही हे महिन्याला भरायलाच पाहिजेत म्हणून त्यामुळे एक बायकांची पण बचत होते म्हणजे आ म्हणायची. असं केलं की होत नाही मग कुठ तर सज गेल्याच ह बाजारात तर ते शंभर दोनशे आता सज फिरत गेल की. पोरय पोर पोराांने काही तर खायला मागितलं ते खायला पण स्वस्त नसते पण पन्नास पन्नास चला दोघांना खाल दिले की शंभर संपले.
हो. हम्म.
व्हय. लईच आ.
हाय काय व्ह्य हम्म.
हम्म त्यामुळं होय त्यामुळे ही बचत म्हणायची आपली तेवढीच आणि कस लट कस वे दोन वर्षे पाच वर्ष असं चालतात ना.
हो आमच कोण त्याच्यात हॅलो व्हय आमचं पण चाललय आहे घर हो आठ वर्ष झालं चालू आहे आमचं पण.
होय हा हा म्हणजे तुमचा जुना आहे.
जुना आहे आता.
हा ह ह एकदा प फोडला
ह पाच वर्ष झालेलं एकदा फोडले नाहीत मग कि द दोन तीन बायका वयस्कर होत्या
हा हा हा हा.
म कमी केल्या आणि बायका आणि त्यातच वाढवल्या आणि तेच कंटिन्यू चालू ठेवल्यात आम्ही.
हा हा हां वय बरं पडते आह तसंच नाही तर परत आणि मग परत सगळी पूर्वरत सगळी तयारी परत नवीन करायचं म्हणलं की
सगळ पैसे देउन करून घायला लागतय ना.
होय होय परत आणि सगळं. हम हम ह बर आहे बायकना तेवढंच म्हणजे बायकांसाठी काहीतरी योजना भरपूर आहेत.
हो हो आणि फॅसिलिटी पण भरपूर या लागल्यात त्याच्यावरले.
होय होय.
भरपूर आहेत आता घर बसल्या ल्या म्हणजे एक बायका आधार कार्ड म्हणजे फोन वून वगैरे का काम करायला लागल्यात.
करा लागल्यात व्हय.
आता मधी मध्ये बघितले नाही लडक्या बहिणींचं फॉर्म भरायला कित ती गर्दी. पण एकेकांना म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांनी मोबाईल व भरून रिकामी झाली आता आणि ज्यां माहिती ज्यांना माहिती नाही. त्यानी पैसे देऊन काम करून घेतलं.
काम करून घेतलं.
होय त्यावेळी ते लई चालतं प्रमाणा
तरी तेवढंच नॉलेज आलं म्हणजे बर होतय.
होय होय तेच की हम्म. त्यामुळ लय झा म्हणजे होणाऱ्यांना फायदा झालाय.
फायदा होतर होत होय.
आणि ज्याला होतोय त्यालाच फायदा पण होतोय.
होय होतय होय की आपण धडपडलं म्हणजे होतयच.
होय होय.
हम्म हम्म.
आणि एकेकाना कसं माहित असतंय पण एक एकजण सांगत पण नाहीत.
सांगत नाहीत होय तशा पण असत्यात. काय कारायच.
हा त्यामुळे इतरांना मण कस माहिती दिली. तर ती माहिती समजते ना.
समजते.
एकेक जण हायेत सांगायला बघत नाहीत. असं पण आहे. तेच की मग म्हणतात नव. ज्ञान दुसऱ्याला दिल्यान कुठं वया जायत नाही.
वाया जाइत नाही.
होय होय. दे घेणाऱ्याला देणाऱ्याला ह वाटते ना ते?
हम्म! पण प्रत्येकाने असा विचार केला तर मग कोण देणार.
म्हणून. म्हणजे अशी कबस काय सगळीच नाहीत सोडा.
हा सगळेच नाहीत बऱ्याच म्हणजे अं समाजात पण भरपूर म्हणजे, माणसं भरपूर प्रमाणात चांगले आहेत. आता कसं देवधर्म सगळं म्हणजे वाढलंय त्यामुळ प्रमाण वाढलंय. म्हणजे स्वामींच वगैरे सगळ्यांना म्हणजे. महत्त्व जास्त वाढले ना. त्यामुळे त्या स्वामींच ग्रंथ ग्रंथ असं वाचलं की माणसाच्या मनात परिवर्तन होते नव. हम! तेच कि त्या सारख आता म्हणजे एवढी माणसं काय अस म्हणजे हे करत नाहीत. होय कुठ तर किरकोळ,
होय.
त पण असतात सजात पाहिजेल्याशवाय पण जात नाही.
आं.
तस पण असत पाहिजे.
होय ते पण आहेतच कारण. सगळी चांगली झाली तर कसं होणार मग,
ह होय, निंदा करणाऱ्याचा घर असावे शेजारी. त्याे का खट नाही.
होय, चांगली वाईट एक एकदा म्हणजे अस चालूच आहे प्रत्येक ठिकाणी.
चालूच आहे.
हम्म हम्म! तेच की होय. सग म्हणजे काय म्हणतात नव निर्मितीच तशी आहे. हम्म हंम! चांगली वाईट सगळी चांगली एकाच घरात सगळी चांगली झाली तर मग असं होतें नाव.
होय.
एका घरात कोणतर, भांडकोदळ असतंय. कोणतर श होय, कोणतर शांत स्वभावाच असतंय,
शांत स्वभावाचं असत्य नी,
सगळ्यांना समजून घेऊन, चालायला लागतय,
होय, नाही तर मग लई पण शांत आता राहून चालत नाही, शांत राहाला मग काय, म्हणताय नव्ह, अगोदर कस शांत, शांत स्वभाव असला की, माणसं काय एवढे करत नव्हती, पण आता शांत असलं की, मग सगळीच गोष्ट, तो, त्याच्याकडून म्हणजे सगळंच हे, घ्यायला बघतात,